काय हो तुम्हाला नाय?
कॉल आला काय तुम्हांना?
नाही, नाही. तुमच्याकडून कट झाला, मी कानाला लावला होता. स्क्रीन ऑफ करून. आणि माझ्याकडं मी हॅलो-हॅलो म्हटलं बहुतेक. ते रेंज काय तर, नेटवर्क प्रॉब्लेम झाला असेल. रेटिंग आलं का?
नाही आलेलं रेटिंग. क, ते आता कॉ काउंट करणार नाही ते कॉल? सर.
काय करायचं? मागं सरायचं? मागं सरायचं. तुला जेवण आणून देऊ?
मुलग्याला काय जेवाय वाडताय?
हा-हा. त्याला जेवायला तास लागतोय ना.
काय ते? का हो? आम्ही कुठं बी खेळीन, आम्ही कुठं बी वाघ मारीन. इकडं तिकडं फिरत. टाकी आण, बाई, छल मग तुला कुठं सांगायले? इकडं तिकडं फिरतं? तसं खातोय?
खातोय कोण तर, चारतंय आत.
त्यापेक्षा होय, चांगलं आहे मग. मग आणि काय?
काय नाही, बघा.
हम्म, बोला की मग. काय असं? इथं पोरं खेळायल्यात ओ, बारकी.
हा-हा.
आणि बारकी पोरं खेळायल्यात आणि बायका बॉल लागला, हे लागलं, ते लागलं भांडत बसल्याता. मग किती वेळ बोला? तोडून-तोडून हे काय खायचं?
मोबाईल नाही बघायच, मावशीचा फोन आलाय, मावशी. चालतया, मी लगेच येतो. दूध पी, जा ती खा लावून अग, वांग.
बाईक ओरल.
वा, वांग केलेेय. हा देतोय. वांग केले, खा-खा, चपाती लावून खा. हॅलो.
हा. लयचं भांडणच लागलीत आमच्यात.
पोरं खेळायला आत.
होय, पोरं खेळायत म्हणूनच लय भांडण लागलीत, अहो.
हा-हा, बारकी आहेत का मोठी?
बारक्या-बारक्या पोरांची खेळत-खेळत
हा-हा बारक्यांची काय पाच मिनटं भांडतात पाच मिनिटात खेळत्यात
होय खर घरातली ओ त्यांच्या बॉल लागला म्हणून घरात
घरातली होय बारक्या मुळ ती घरातल्यांची भांडण होत्यात
हा भरली वता ह्यांच्या दुध टाकल्या म्हणून एवढी बोलतुस व्हय
मग आणि काय
कुठली बाई टाकी आणयची हाय हॅलो नाही बाई देत नाही नव्ह बोला की
बोला की
गॅस संपलाय वाडत ओ टाकी आणाय लावाल्या टाक्या मिळाल्यात काय तुमच्याकडं
नाही ते काय ते पंचेचाळीस दिवस व्हायला लागतय वाडत
होय बुकिंग केल्यानंतर
केल्या नंतर हां
हम-हम आता काय सांगू आमच्याकड टाक्या मिळनात आणि आता आत्ताच आमचा गॅस संपला
हा-हा
हम्म
एक्स्ट्रा टाकी नाही काय
आं
एक्स्ट्रा टाकी नाही काय
एक्स्ट्रा हाय चार हैता
मग भरून ठेवल नाही का आधी
भरल्या एक भरल्या बघा आता ती वापरायची आणि एक आहे ती पोरग्यान एका न्हेलाय शेजारच्यान आणि देनाच झालाय आहो
हम-हम
अजून हाय त्यात गॅस अजून हाय त्यात गॅस करालाय
हम्म-हम
हम म आणि काय
काय नाही बग
बोला कि मग
निवांत मम्मीतेन काय कराल्यात
हाय नव्ह मम्मी तेच भांडणं लागली नाहीत व्हय धर बाई
हम-हम
मग ती भांडणं लागलेली भांडत बसल्या
स्वयपाक तेन
स्वयपाक चालू आहे तेच मधीच गॅस सपला चालू असताना
हा-हा कोण तुम्ही करताय का मम्मी
मम्मीच करत्या आत्ता आलो नाही होय मी आता तुम्हाला कॉल केला बघा तवा बस मधन उतरलेलो नुसता
होय
होय
ह-हा
हम्म-हम्म तुम्ही जाऊन आलासा कामाला
होय जाऊन आलो, सकाळची शाळा चालूय ना सकाळी येतोय, बारापर्यंत.
हा, बारापर्यंत येतायत का?, काय खुळी आहेस काय? काय म्हणलासा?
बारापर्यंत येतोय ओ.
का? तेच बर असतय नाय, अगं बाई आमच्याकडे पाऊस आला ओ मोठ्ठा. तुमच्याकड आलाय का?, आ वो आमच्या हॅलो, केवढं केवढ मोठे थेंब पड पडायल्यात.
व्हय काय?
होय तर, मग आणि काय?
काय नाय बघा, निवांत.
दहा मिनटंच होत नाहीत आवो लवकर. बघा की. का ओ?
पडला वाटतं माझ्या मागं येताना, ओ अ कुठं निघलीस? काय झालं? तिकडनं जाऊन इकडे आलीस होय. ते कागद टाकायला आलतो इकडं. जा ती पडलय इतनं वरनं खाली पायऱ्या वरन. हॅलो.
त्याला द्या की, म्हणलं जेवायला.
हॅलो.
काय खाती? खा की भराभर.
पाणी पिलंय, मागं लागून. साध कागद जरा
तो मोठ्ठा आल्यावरच की
हॅलो.
हॅलो.
हा बोला, तिला जरा शांत केलो ओ.
का फोन मागालाय?
हा, फोन मागायलाय.
हं काय करायच?
तो होता माझ्या माग येताना पडला तो कट्ट्यावरन.
तुमच्या मागन यालता व्हय, लागलं काय मग?
नाही, लागलं नाही.
हम्म औषध तेन देताय, कमी आल का त्याच पेशीच?
होय, कमी आलंय की.
हा हा आमच्याकडे लई मोठा पाऊस आला, आहो एकदमच.
होय. चालू आहे का बंद झाला?
हाय चालू.
चालू आहे होय हा. हा.
खरं लय मोठे थेंब पडायल्यात.
हम हम
हम काय
काय नाही बघा.
हम गॅस टाकी बी पावसात न्हेली दुकानात गॅस ठेवलाय आमचा.
हा.
आमचं दुकान हाय नाय किराणा मालाचं.
मोठं आहे का?
ह हाय तसं छोटं आहे.
हम हम
मग गॅस ठेवलाय तिथंच जेवण करत्या मम्मी.
खाली व्हय
हम खाली जेवण करत्या. किचन तेन खाली केलय सगळं मसालं तेन नेल्यात. म ते दुकान बघत बघत जेवण करत्या पप्पा कुठं जात्यात ओ सारखं सेंटरिंगला तेन.
हम. हम
म्हणून
हम हम
हम आणि काय?
काय नाय मग.
हाय काय लाईट गेली?
लाईट आहे की.
हाय व्हय
गेली नाही.
आमच्याकडची जाईल. आता चार्जिंग लावलोय मी.
होय. म चर्जिंग लावून बोलायलाय काय
होय. चर्जिंग लावून बोलाल्या.
हम. हम.
झालं की दहा मिनटं होतंय आता हॅलो.
हां
ते अकाउंट काढा कि म त्याच्यावरनं कॉल करा म्हणशीला मला.
करू का?
हम
खरी त्याला यायला पाहिजे ना लगी हे.
टास्क व्हय
हा.
तरी पण त्या अकाउंटवर ऐंशी रुपये तरी मिळतील ना हे बोललेलं तर.
बर बर म्हणजे हच्यावर करा पाच वेळा त्यावर पाच वेळा करा मग.
हा तस करतो.
हं.
आणि काय मग?
काय ना बघा किती वाजता जाता सकाळी?
सकाळी नऊलाच जाते.
हं, हं.
नऊ ते सहा आहे. खरं तर बस मिळत नाहीत अहो.
हं, हं.
बसचा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे.
हं, हं.
थांबा, कट करते तोर. के एमटी असतीया पण आता एसटी आहे महामंडळाची.
हं, हं.
केएमटी थोड्याच अंतरावर जातीया ओ.
हं, हं.
त्यामुळं
झालं का बघा टाईम.
हा झालंय टायमिंग. अकाउंट काढा मग त्याच्यावरन बोलूया.
ओके.
चालतंय, काढला की मला व्हॉट्सॲपला सांगा.
बर.
चालतंय.
हा.
हा.